हॅलो.
हॅलो.
हम्म.
चांगा पाऊस झाला. का रे मग
चांगला म्हणजे बराच होता. डायरेक्ट.
हो का?
एवढे पाणी होते. हा.
इकडेइतकं ऊन पडतंय. ना काय सांगू तुला.
आमच्याकडआज आला.
हा. पण चांगलाय. ना आला तर खरी
अजून बी बारीक बारीक चालू आहे.
कपडे काढले होते. का?
कपडे होते. यांच्या गाद्या होत्या.
रात्री ते झोपायला वरती गेले. त्यांना वाटतं.
हम्
हहा. हे दोघ. सई कुठे गेली.
सई इकडे खेळते जिथे बोम पाळले नाही हचा.
नाही रे पाडली ती. न बोम एक तर असं नका. बोलू. तिला काही पण मग केलं होतं ना तिने काम. ते सांगताना चुकून जाते.
हम्म.
तिने चुकीचं सांगितलं. तिला व्यवस्थित सगळं विचारलं का बरोबर सांगते. मग जो. लय. हो. मालेमा सर आहेत. ना मालेमा सर.
हां. हां.
तू. त्यांना. फोन करू शकतो.
पाले. मसाातला
त्यांचं झालं. नाही. अजून
हा. ह.
हहा.
ठीके अह जाऊती जाऊती जाऊती जाऊती बस हा. गरा ना
असा काय डबल डबल आ वाज येतोय.
काय माहिती. पाणी विचारलं नंतर
पाणी चालूय म्हणून बरोब काय तो पिक्चर बिक्चर लावायचा. ना मग टी व्ही ला तर लाईट घेत.
लाईट चालू पण चालू पण होते ना.
हो का?
हालू मोठा बाल कुठे संपतो.
हा.
हा.
काय स्वयंपाक केला होता मगं?
आज होती बटाट्याची भाजी.
मग तुमच्या सगळ्यांची आवडती भाजी होती मग आज तर
उम्म.
म विशूला आवडते विशूच्या पप्पाला आवडते. सईला आवडते सगळ्यांना आवडते ना?
हा आ चालू
म.
बाईकची गाडी बाहेर बंद करून दिली चालू आणि झाली बाहेर
मग रे कशी गेली ती?
का?
हा.
आले ना घरी चार वाजेला आली ती आज
हा हा.
की आता बाहेर उभी केली. खोलाला लाव जाणे झाले असेल बाहेर जाऊ
बेगम
पण पायरी पाणी चालूये मी
तिने बी बिचारीने एक तर बॅटरी बिटरी टाकून द्यावी ना बरं एकतर.
भावा आता रिंकूचा पगार झाला आज दुपारी. उद्या बिद्या जाऊन करून घेईल ते काम
मग एक तर ती बॅटरी बसवून घ्यायची ना. हा ते बी बरो बऊ माझं माहिती आहे का भावड्या काय झालं?
हा.
मी शनिवारी रविवारी यांच्याकडे गाडी टाकून गेली ना तर मग आ तर व्यवस्थित ठेवायचे ना बरे तर वापरायचे तर थोडं सारखा मी जवळपास गेल का तेव्हा वापरायचे ना आता मग मी फोटो आमच्या ऑफिसला मागवतातयत तर कि शनिवारच शेवटचा फोटो द्यायचा तुमचा रेडिंगचा आणि त्याच्यानंतर सोमवारी सुरुवातीला जेव्हा तुम्ही जाणार तेव्हाचा फोटो द्यायचा मग अह त्याच्यासाठी मग फोटो काढून घेतले होते. सोमवारी आली आणि तिथे बघितलं गो तीस किलोमीटर गाडी चालवलेली त्यांनी दोनशे तीन होती दोनशे पस्तीसला येऊन गेल. गाडी मला बस स्टँडला सोडायला आली असेल किती चार चार किलोमीटर दोन किलोमीटरचं तर अंतर आहे माझं एकथं येऊन जाऊन चार किलोमीटर पाच किलोमीटर पकडूनल त्यांनी जवळपास फिरवली असेल पाच दहा किलोमीटर पकडून चल तर डायरेक्ट तीस किलोमीटर गाडी फिरलेली होते. आणि फिरले तर फिरली बो मी काढली गाडी मग एक तर मी ऑफिसला आली तर ती गाडी ना रेस पण नाही पकडत होती रेसच नाही पकडायची. जे चालू करायचं बटन असतं ना लाल बटन ते पूर्ण दाबावं लागायचं. त अह आणि ग्रेस पण दाबावे लागायचे तेव्हा ते घ्यायचे नाही तर डायरेक्ट बंद पडायचे डायरेक्ट बंद पडायचे. आणि अजून बी तशीच होऊन राहिली मलाच वेळ नाहीये एक तर रिपेरिंग करायला जायला एक तर
मग बोली तर मग अजून त्यांना राग आला एक तर मग नाही म्हणे आम्ही घेऊन नाही गेलो एवढा लांब म्हणे नाही म्हणे आम्ही चालवत होतो ते आ्हा चांगली होती माझ्या हातात आल्यावर काही खराब होऊन गेले का बरं असं हो आता भा एक तर दिली का खराब जर झाले ना तर मान्य नाही करत एक तर कमीत कमी मान्य करायला पाहिजे आणि भो पेट्रोल मी टाकलो होत एकशे साठ रुपयाचं यायच्या वेळेस म्हणजे माझी अजून तीस किलोमीटर फिरवली बरं का त्यांनी ह वरून अजून मी बारा दहा बारा किलोमीटर फिरवली एवढं पेट्रोल होतं तर ते तीस किलोमीटर र पेट्रोल अटीथटी ला येऊन गेलं तोपर्यंत चालवलेली त्यांनी एक तर
हम्म
पेट्रोल सुद्धा टाकलं नाही तर
त्यांना माहिती न्याडमे जाणू न्याडमे जाणू एक. जा पगारे जाण काही सकायची जर ह सकायची घरात नाही. जाण आपल्याला काही बघायची काय गरज नाही. फिरवाजाण फुकड ठीक आहे.
माहिती आहे का पेट्रोल एकदम एकदम एंडिंग लेवलला नाही येऊ द्यावा लागतो. जर एंडिंग लेवायला येऊन गेली ना तर गाडीचा प्रॉब्लेम होऊन जातो माझ्या असं. तिचं काय पण होऊन जात. ते सुरु नाही होत मग एक तर
परफेक्ट स्कूटीच तसंच आहे ना तूझ थोडी ना.
एंडिंगला यूज नाही द्यावा लागत. त्याला म्हणजे रेड लाईट लागली ना तिथपर्यंत ठीक आहे पण त्यांनी रेड लाईट पण क्रॉस करून टाकली रेड लाईन पर्ण ती बी क्रॉस करून टाकली. मी ती कधी क्रॉस नाही होऊन देते एक तर त्यांनी डायरेक्ट ती क्रॉस करून टाकली विचार करतो का तू एक तर.
बलीन भात च बी टाकत टाकूनच नको एउदेत जाऊ ना.
अरे कसं होतं भावड्या मला कणी तिथून बस नाही मिळतात एक तर माझ्या स्टॉपवरनं. बस स्टँड ला जावं लागतं बस स्टँड ला जाण्यासाठी तिथे गाड्या थांबत नाही लवकर खरे तर. मग दीड दोन तास वाट बघावी लागते म्हणून मी त्या पोरींना ते गाडी लावून एक तर मला बस सँडला सोडायल लावते पण ते दुसरच एक तर काम करतात. मग असन जात म्हणजे त्यांची पण गाडी आहे बस स्टँडला पार्किंग नाही त ते मी बस सटँडला पार्कंग करून येणारे नंदरबारला होती तर तम तिथेच करायची पार्किंग. हे तेच्या आध्याला पार्किंग नाहीये ना बस स्टँडचे.
आणि शाळ झाला तर माले म सरते तिथच राहता ना.
ते तिथेच राहतात पण त्यांचं घर अजून दुसरीकडे येऊन जातं ना ते आता त्यांच्या गावाला राहायला चालले गेले व.
तिकडे चालले गेले.
हम्म श्री खेळला चालले गेले ते राहायला. रूम आहे व इथे पण मग इथे कोणी नाही राहत नुसते ते पोर शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी येतात जातात फक्त.
हा त्यांच्या रूममध्ये लावून जायचं ना मग.
नाही त्यांची पण पार्किंगची जागा एवढी मोठी नाही तिथे ऑलरेडी भाडेकरू तीन चार जण आहेत.
ह ह.
ह. आणि त्यांचं पण घर काय एकदम बस स्टँड जवळ नाही ते पण लांबे होऊन जातं. वापस मग सोडायला कोणी नाही ना.
आणि शाळे वाल्या आहे टेबी तसच होते.
मग ते तर कधीच नाही येणार आहे त सोडायला आणि घ्यायला. मी तर खरं मणते ते शाध्याच्या बस स्टँडला पार्किंग राहिली असते ना मी तरी पार्किंग करून दिली असते एक तर. पण तिथे पार्किंगच नाही तर कोणाच याच्यावर ठेवायचं माणसाने गाडी. ह.
अग पास पते ना कामत कड.
चांगले नभो पडू दे ना एक तर आरणी मा नाही पाऊस पाठवलाय तो.
मासे धरायला जाणार होतो आम्ही.
हा.
अ सांगितलं तर त्याला वाल्याला फोन केला मणज बारीक सादर ाड म्हणत जाऊत म्हणत म्हण. म जातो म्हणे मोबाईल चार्जिंगला राहील म्हणे. ये म्हणेस कशला पोण ठेवला दोन एक मिनिटं झारालं आहे पाणी.
लगे पाणी चालवून
मग घरा टाक म मातून गे दोघ दोघ गेलो ते.
काय खरं नाही मग.
ते प्रोडक्ट सांगत नव्हत का मी तुला ते केसांच हा ते तर सॅम्पल पाठवलाय त्यानी.
हा.
ह फरक कसा पडलेला आहे ब असं फोटो पाठवला आहे मित्रांनी.
ह हां.
हम् बाग म्हणे. हा तुला पाठवते थोड्यावेळाने
हा हा हो हो असं आहे मला पण बघून घेऊ दे म्हणजे तुझा जवळचा मित्र आहे का तो
हा जवळताना म्हणजे जो थकले आहे तो जवळता नाहीे तर नगरपालिकेला कामाला आहे
हां
हा ज मित्र येतोी जातो तिथं कामाला त्याथि नाही देतो
हा तेच कारण की कसं जवळचे मित्र खरं बोलतात भाऊ हे बाकीचे नाही खरं बोलत ना त्याच्यामुळे म्हटलं मग एकत
नाही नाही तो गॅरंटी स्वतः ते त्याच स्वतः ती हेच त्याला टकल्या बलाय ना आजी ना आता कस बाल गेले कसं बाल गे
असं विचारून राहिले
हा
हम
मग ते आधीयकराच्या आधीचा फोटो काल असेल ते नाही त्याच्या नंतरचा फोटो चांगला फरक वाडतय
बरोबर आहे
ह आणि सकाळी ते तो सा आधी जवळ एक मित्र राहतो ना असोद मंधनला
हां
हा त्याला दवाखान्याला पैसे लागणार होते
ह हां
अरे अर्धे पैसे माझे अर्धे पैसे माझे पैसे घेतले जरा त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं म्हणत त्याच्यामुळे मागितलंच तिझकडन
ह असलाात मंदला कोण बोलयत आणि
मित्र आहे का माझावाला ते मामाच्या गावाचा राजू म्हणून
अ ह
राजूथेवतो राहायचा नाही का आपल्या उज्याव साईडला तेव्हा आणि आजीच्या घरी
निमच्या झाडाजवळं आधीच्या घराच्या मागे रायटातला कठले ते त्या मुलं
जमुळे लो का
हम्
हम
परा त दि तर
हो का
बर
हम तेच ना म्हटलं कोण राहत तिकडे असलला राहतात खबंध आणयला राहतात मग नेमकं
असलोला रात असल तो वाता मधनेच मागसं गाव
हा मंदण्याच्या मागचं गाव मग
म्हणजे शहाद्या रस्त्याच नाही ह इिकडच्या रस्त्याच उजवा त्या रस्त्याचा अे साधकांना जातो ना त्याच्या उजव्या आत त्या रस्त्यालाथे
उज््या हजार र असस्तला का पहिले असलोतच य तर असलोच रस्तेना ना मधण्या पुढे राहून जातो ना हम् बरोबर त्यांनी मला कधी बघितलं नसेल मग तिकडे
इकड आपला सारंगखेडा सारंगखेडा शॉर्टकट जात नाही का तो
हो ना
घाासलून घाासू एला नि ग घाासू म चोर असत डयरेट
हो हो.
ते बनधनाच्या पहिलं गाव ते इकडचं गाव.
हा ते असलो तरच आहे ना.
कारी
हा. हो ना
त्याला लागणार होते आधार प त्याच्यासाठी माहिती होते.
ह.
दुपारी घरी आलो एक एक दीड वाजेला तेव्हा रिंकूचा फोन आला. पगार झाले की नाही. तचारव लागतील तर काढून घ्या म्ह आणि काही शाळेेत काढून घेऊत म्हण दहा.
हा मग काय शाळेचे तर पहिले भो एक तर आखी दुनिया इकडची तिकडे होऊन जा. हा ना त्यांना तर काय म्हणजे असं धीरदमज नाही तसं काही लोक सोडून चालले एक तर थोडस.